हा बोला.
हां
असं प्रॉब्लेम आहे काय हा बोला.
काय झालंय बिल येेऊ नका.
हां
रेंज येईना काय?
नाही नाही येते रेंज चांगलं स्पष्ट येते.
हां
हम्म
मग मुली कमी आहेेत आता लई कमी.
नाही हो पण आताचे आई वडील आता जनरेशन मध्ये बघायला गेल तर मुलींना खूप मा आहे कारण मुली खूप मुली खूप आजकालच्या आईवडील सुधारलेत. मुली होऊ देतात.
आजकालचे म्हणजे आत्ताचे. आत्ताचे आहेत तसे आत्ताचे आहेत पूर्वीचे नव्हते म्हणजे ह्या दहा वर्षाच्या आतल्या आहेत. तीस वर्षाच्या पूर्वीचे नव्हते आता ह्या दहा वर्षाच्या आतल्या आहेत.
त्यामुळे मुलींना खूप डिमांड आहे.
हम्म
मुलींना मुलाला मुलगी चिकणी चकणी गोर काळी कशी पण मिळाली तरी मुलगाला मान्य आहे.
हम्म बरोबर
बंद हे आलंय म्हणजे कस
होय बरोबर हाय आता ह्या सिच्युएशनला मुली भरपूर आहेत पुन्हा मुलं कमी पडणार.
हा तेच आणि आजकालच्या मुली पण शिकतात यार मस्त.
शिकल्यात होय होय भरपूर भरपूर शिकलेले कोणीही. कितीही गरीब असूदे ती कुठलीही मुलगी माग राहिलेली नाहीये. सगळ्या मुली शिकल्यात आता. म आणि मुलींना आता सुविधा पण भरपूर भेटल्यात सरकार आ ता जलमल्या जलमल्या मुलींना ना पैसे चालू केल्यात. सरकारने.
खूप योजना निघाल्यात काहीतरी कोणत्या योजना बर त्या खूप योजना आहेत यार मुलींसाठी.
होय होय बरोबर आहे. आता लग्नासाठी पण खर्चय परत शिक्षण पण मोफत आहे आधी म पुन्हा काही पण अ होय बरोबर आहे. मुलांचाच खर्च वाढला हम्म बरोबर.
काही काहीच ठिकाणी असं आहे की मुल मुली खर्च कर मुलीचेआईवडील खर्च करतात.
बरोबर. हो करतात म्हणजे आपापली लग्न आपापल्या
असं तसं नाही राहिलं काही आधी सारखं.
हम्म आदीचा जमाना गेलाय सगळा आता काय नाही राहिल. सगळं संपलं पूर्वी माणूस एकशे वीस वर्ष दहा वर्ष जगत होता आता पन्नास वर्ष खूप झाली.
हाणा पन्नास वर्ष पण
लई लई झालं म्हणायचं.
पण नाही जगत काय काय लोक आता आता आता मरतात बावीस, तेवीस वर्षाची मुलं पण जातात सहज माणसं, मुलं, मुली. हम् हम् कारण की आताच कस झालंय माहिती का. आता वेगवेगळ्या कंपन्या उभ्या केल्या आहेत आणि त्याच्यातून धूर वगैरे निघतो तर सगळं धूर आपल्या अन्नात जातो. अ शरीरात जातो मग त्यामुळे आजार निर्माण होतात. मग कशे जगतील लोक सांगा तुम्ही हा वातावरण दुष झालंय आणि आता आताच अन्न आदीच्या अन्नासार थोड न राहिलंय भाकरी मि र्ची चा ठेचा आता थोडा ना राहिलाय तो. तो गहाळ झाला.
होय होय आता वातावरण पण दूषित झालंय पाणी पण पूर्वीसारखं नाही. पाण्यामध्ये पण केमिकल बरत अन्णाधान्यामध्ये पण केमिकल काय राहिलय आजकाल. त्यामध्ये तर माणसांचं शरीर पण अस अ खराब होऊन चाललंय.
शरीर पण खराब होऊन चाललंय,, काहीच नाही आताऽऽ त्याच्या जनरेशन मध्ये राहिला,, दोन हजार तीस येतायत तरऽऽ तर बापरे! काय, काय होईल, आणि आता म्हणे ए आय रोबोट पणऽऽ जो की घरातले सगळे कामं करतो.. त्यामुळे तर,, माणसांची नोकऱ्या जाण्याच्या पणऽऽ अं,,
होयहोय,, काय बरोबर होतेऽऽ
उपाय जास्त शक्यता आहेत,, माणसांच्या नोकऱ्या जाणेऽ
आता,, सगळं जे आहे जे सायन्सऽऽ आहे क पूर्ण मोबाईलवरर आयऽऽ आणि स्क्रीनवरर आहे सगळं,, पुन्हा घरातलं सुद्धा हे रोबोट म्हणताय ते पण बरोबर आहे. आता माणूसच पूर्ण मोबाईल झालाय,, काय म्हणायचंय आपल्याला?
बरोबर यार,, मानसच पूर्णम पूर्ण मोबाईल.
वय वय,, एक प्रकारे मोबाईलच झाला माणूस म्हणजेऽऽ खूप म्हणजे खूप अवघड झालंय. मी काय करते माहीतीय काय? असं तुम्हाला एक कॉल झाला नाऽऽ तिला कॉल करतोय,, म्हणजे मला पन थोडी मज्जा येत्या, हहहह हहहह, आणि मी तिला काय करतोय माईतीय काय प्रश्ऽऽ विचारतोय लय,, लय प्रश्न विचारतोय तिन पण मला सांडगे पापड सांगितलय,,, मग, मी म्हटलं बर, मगऽ कुठले कुठले सांडगे करताय,, मग म्हणली तांदळाच करतय, बर मग तांदळा कसं करतय? असं म्हणलं, मग म्हणली तांदूळ पहिला कसं करायचं? तरऽऽ तांदूळ भिजवायचे, मग ते वाळू घालायचे, मग पुणा्हा दळून आणायचे,, मग पुन्हा ते असं अं गरम पाणी ठेवायचं, मग पुन्हा ते पिठ त्याच्यात वैरायचं,, पुन्हा ते घट्ट झाल्यानंतर ना,, मग ते मग कसं घाल? तर ते साच्यात भरायचं,, मग एकटेच घाताय का? तर नाही सासूबाई असत्या ते वाळू घालायचे, खॉट वगैरे घालून बर मऽऽ किती दिवस वाळवायचे? दोन दिवस वाळवायचे, लई मी जरा कामात लाव लावलयऽऽ
पाऊस, पावसाळ्यात लय अवघड होत आसल नाऽऽ
हा, नाही हा सीझन फक्त चारच महिना चालूऽऽ होणार आताच,, फक्त कधी ते कधी,, फेब्रुवारी ते जून पर्यंत म्हणजेऽऽ जून ला काही शक्यतो पाऊस लागण्याची शक्यता असत्या,, पण आता तर जून मध्ये नाही आय पाऊस.. बरोबर आय,, आणि आता कायऽऽ फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे चारच महिना हा पावसाचा ऋतू असतय, ऽ त्यामुळे ते चार महिनेच त्यांना फुल्ल पगार असतोय,, फुल म्हणजे एकदम फुल्ल.
हा,
असा असंत,, तर अऽ तिला मी सगळं ईचाारलं,, मग त्याच्यानंतर ऽम्हणलं आणि कुठले पापड करताय? तर उडदाचेऽऽ उडदाच कसं करताय? तर उडीद दळून आणायचंऽ पुन्हा पापडखार घालायचा, पुन्हा ती मिरं घालायचीऽ परत काकाय काय काय घालायचं म्हणजेऽऽ
ते मळमतेय, आणि मग वाळवताय कुठं? सावलीला काय? हा सावली ऽऽ वाळवलय,, तर म्हणलं एकदा आपलं सासूबाईऽऽ केलेल्या,, मी काही केलं नव्हतं त्यांनी केलेलं मी बघितलेलं म्हणून मी विचारलं तुम्हाला.. तर हा होय म्हणली,, सावलीला वाळवले,, म्हणलं आणी कसली करताय? राणी, ते छोटे छोटे मुल खात्यात ते तांदळाचे तेऽ बर,, मग हे ज सांडग शाबूच..
कुरडया आणि सांडग्या मध्ये काय फरक आहे ओ?
ज शेवयाचे शेवयासारखे असतात ना
हा हा हा
त्याला कुरड्या म्हणतात आणि सांडगे म्हणजे काय गोल गोल गोल हांडीपापड किंवा सानगे म्हणजे ह जे शाबूचे सांडगे म्हणजे शाबूचे गोलबोल घाचे सगळे सांडगे म्हणतात आणि सडग्याची भाजी ते नाही का डाळी सगळ्या मिक्स करूनछ आणि पुन्हा चटणी वगैरे घालून वाळवायची ते त्याला तिक सांगेत म्हजे भरूर भरपूर पग पत्रकार
तिखटचा प्रकार जो भाजी करतात ना सांडक्याची
तिखट तिखट सांगा
हा त्याची भाजी करतात ना ते आमच्याकडे करतात
टेस्टी सगळ्या डाळी असतात आणि त्या मिक्सरला किंवा असं दळून आणतात आणि मोठ मोठ मोठ हा मोठ मोठ मोठं असं म्हणजे मळून ते जे तुकडे तुकडे तुकडे बारीक बारीक करतात
हा आणि ते ना अ पीठ पण भेट त्याच ना ओरिजिनली
हा पीठ पण भेटतंय आणि केलेला पण भेटतंय नाही नाही पीठ पण भेटतंय पण केलं पण भेटत आणि त्या ज कस होतंय आळ्याहून जातात त्यामुळं कोण पीठ विकतला बघत नाही त्याच म्हणजे डाल पूर्ण अ काय चार पाच डाळे असतात मुगाची डाळ तुरीची डाळ मसुरीची डाळ हरभरे चिडा आणखीन उलदाा चिड असं म्हणजे कोणाला कशाला पाहिजे ते पाच प्रकारचे घालतात आणि पुन्हा ते दळून आणतात आणि दळून आणून फक्त काय बुक्का घालायचा किंवा कोण मिरची घालतय हलत घालतय थोडी अस हिंग, जिरे वगैरे घालून असं ते करून वाळवून टाकतात आणि काय फक्त ज्या वेळेला आपण करणार, त्यावेेळेला तेल टाकायचं कांदा थोडा टाकायचा आणि तेलात भाजून घेऊन चटणी टाकायची. झालं, पाणी ओतायचं.
हा ते पण आहे मना.
हम् कोणाला, खोबर आवडत असेल तर खोबरे घालतय, कोण शेंगदाण्याची कूड घालत्यात. त्यामुळे असं, म्हणजे चवीला होते ते.
हम्म, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे
हा, वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्ही कस घालताय?
आम्ही? आम्ही ते पीठ असत ना ते आणतात. किंवा ते, एक कायतरी वेगळी डाळ असते ती दळून आणतात. आणि ते तेच्यात ना मिरची, लसूण लसूण आणि एवढं काहीतरी घालतात. आणि त्याच करतात. आणि उन्हात वाळत टाकतात.
ह
एवढंच करतात. एवढच, एवढच टाकतात त्याच्यात वाटतं कदाचित. तरी पण चांगलं लाग आणि उडदाच पीठ असत ना, ते बिजत टाकतात.
आणि वाळत घालतात उन्हात परत. मग जात्यावर जळवून घेतात. किंवा गिरणीतून दळून आणतात.
तुम्ही
हा, करते.